हॅलो.
हा आवाज येते का?
हा येतंय, माझा येतय तुला?
हा येतोय, येतोय.
हम्म काय करायलीयास?
काही नाही बघा आता जरा स्वयंपाक वगैरे थोडा आवरला, मम्मी कामावरून लेटनं आली ना.
हा हा हा बर.
ज्या स्वयंपा तयारी थोडी केली, थोडी मम्मीने केली. म्हंटलं आता जरा बघूया, फोन वगैरे लावूया.
हो मग काय सकाळपासन हाईत. तिकडे कॉलेजच तिकडं माझं पण आवरलंय माझं स्वयंपाक तेन.
हा हा काय केलाय भाजी भाकरी चपाती आमटी हेच के आपलं नॉर्मलच असते ना सगळी. कडे जेवण
हा तेच की नॉर्मलच काय भीजी सप
काय स्पेशल आहे तुमच्यात आज.
नाही नाही आज काय नसते, मंगळवार सोमवार गुरुवार रविवार स्पेशल काय नसते.
ह ह ह. देवांची वारं आहेत काय?
हा नाही खात. नॉनवेज आंडी नाही खात तेव्हा.
अहं आमच्यात पण आज मम्मीचा सोमवार उपवास असतय ना. होय. त्यामुळं मग काय आता संध्याकाळी पण कसं सकाळी एक टाइम चपाती, परत संध्याकाळी भाकरी असं असते ना. तर कसं डबा वगैरे असला की म ते चपाती असत्यात सकाळी आणि संध्या काही भाकरी असते ना जरा लाईट जेवण संध्याकाळचं म्हणून. पण त्यात आज मम्मीचा उप उपवास असल्यामुळं उपवास सोडायचा म्हनल्यानंतर ते चपातीच करायला लागती. तिथे काय ज्वारी वगैरे खायचं नसतं. ती असं म्हणते मम्मी उपवास सोडताना.
होय होय भाकरी खायचे नुसतं .
हा तेच सगळं आहे. ते जरा पावटा वगैरे आणलेला बाजारातन. मग आमच्यात ते असं तुम्ही करताय काय तशी भाजी? पावट्याची आमटी करतोय, भाजी करतोय. अ ते आज वेगळी केल्या म्हणजे हा सांगते तुम्ही करताय काय ते असं पाव उक पावटा अस उकळून घेऊन त्याचे असं ते वरचे साल निघून निघतात बघ अशे. जरासस चिमटल्यानंतर मग‌ आमच्या इथे माझ्या घरी करतात छान लागत. मी सांगते थांबा तुम्हाला तुम्ही करा मग.
हा सांग की करते.
ते आपलं पावटा असतोय तो आपण सोलून घेते त्याचे दाणे दाणे असं. आणि नंतर मग ते पाण्यात असं उकळून घ्यायचं एक दहा मिनिटं दहा. हा दहा मिनिट असं उकळत्या पाण्यात उकळायचं चांगलं. आणि मग एखादं दुसरं असं काढून त्यातलं बघायचं की त्याला असं प्रेस केल्यानंतर त्यातलं ते आतलं जे असतय ते बाहेर येतय आणि वरच जे कव्हर असतय ते राहते काय असते
हा हा हा होय.
आणि मग हा मग तस जर झालं मग आत्ता तेच तयार आहे म्हणायचं आणि मग गॅस बंद करून ते गार करायचं थोडसं.
हा.
पाणी गरम असायला किंवा पाणी चेंज करायचं आणि मग त्याचे सगळ्याचे ते टोपलं म्हणजे इतड आम इकडं आमच्या इकडं त्याला टोपलं म्हणत्यात. ते टोपलं काढायची त्याची सगळ्याची त्या दाण्याची ते जरा म्हणजे अस किचकट काम आहे ते, पण भाजी केल्यानंतर लई छान लागतेय.
हा बर. आणि?
तिथं सगळं काढून घ्यायचं सगळं आपलं आणि मग काय असं एक एखादं असं छोटे-छोटं असते त्याच्याेस डाळी डाळी पण होतात एकेकाकंड पण राहते तसे. हे ओ परत मग हे करायचं आपण काय साधी फोडणी कांदा टोमॅटो वगैरे घालून फोडणीला मोहरी, जिरे सगळं फोडणीला घालायचं ते घालायचं चटणी मीठ वगैरे. आणि काय मैकी जण कोट वगैरे पण घालत्यात ना त्या शेंगदाण्याचा.
हा हा हां होय.
ते शेंगदाण्याच कोट जरी घातलं तरी ते घाललं माझ्यात घालून देत नाही मी, मम्मीला सिम्पलच कर म्हणतोय.
सिम्पलच छान लागते पण आहे ना हम्म.
होय मग तसं आज ते भाजी केल्या तेच. हा तेच मी ते जी टोपलं ते काढत बसलेलो मगाच पसन.
हा हा हा.
भरपूर हो गावते किती असते ते एका शेंगीत तीन ते चार गाणे असं त्या त्या प्रत्येकाचं सगळ्या पावशेरभर शेंगाच म्हणल्यावर ते भरपूर होतंय दाणे.
होय होय हा. वृतय
हम्.. हा मग ते सगळं काढून वगैरे दिलं, तिला मग ती फोडणी टाकली. आणि शेवग्याची. शेवग्याच्या शेंगांची आमटी केली आहे ते काय आमच्यातले आवडते सगळ्यांना.
होय मला पण आवड
शेवगाचे शेंगाचे आमटी म्हजे मम्मी लई छान करते त्या. ते केली
होय छान आणि आता ह्या दिवसात कसं पाव ते पण काय नॉर्मलच की, आपण असं डाळ लावायची कुकरला तुरीची.
हा हा हा होय.
हे म्हणजे माझ्या मम्मीची आणि माझ्या काकीची. घरातल्या घरात दोघींच्या पद्धती वेगळ्या इतक्या करायची. त्यात माझी मम्मी फक्त कसं करते की हा. माझी मम्मी काय करते आपलं डाळ असते ना तुरीची डाळ
हम्म.
ती थोडीशी थोडीशी एक मोठभर म्हणजे चार माणसांचं आमच्या जेवढ आहे ते चार माणसांसाठी आम्ही एक ते दोन मोठी डाळ फक्तं, तेच्यात असं ते छोटे छोटे. ते टोमॅटो चिरून असं कुकरला शिजवून घेते ती डाळ.
हा हा.
आणि म ते डाळ शिजल्यानंतर म इकडं शेंगा धुऊन ते असं बोटा म्हणजे छोटे असं थोडं लांबडे लांबडे असं चिरून घेते शेंगा.
हां.
आणि मग ते डाळ वगैरे शिजल्यानंतर मग फोडणी टाकताना तेल गरम करून त्यात मोहरी आणि मेन म्हणजे कढीपत्ता लागतोय तिला. शेवग्याच्या आमटीला हा कडीपत्ता. हा कडीपत्ता घालत्या आणि लसूण एक घालत्या भरपूर. ठेचून आणि हा आणि लसुण घा ल्या मग झाला तर हिंगाच हिंग हळद चटणी ते सगळं टाकत्या. आणि मग ते भाजल्यानंतर त्याच्यात मग ती डाळ असते ना पहिल्यांदा ती शिजवून घेत पीली डाळ थोडीशी अशी फेटत म्हणजे थोडीशी अशी मिक्स करत्या व्यवस्थित असं. एक एक काशी अखंड राहते ना डाळ.
होय होय आकण चांग लागत नाहीती तशी.
हा तेन म ते जरा असच मिक्स करून म ते एकदम असं ते चटणी वगैरे घातलेला असते ना आपण तेलात ते एकदम असं हीट जास्त हिट वर असताना ते ती डाळ. कसं चुरचुर चुरचुरचुर आवाज येते एकदम.
होय.
म ती म्हणते की असं चुरचुरा आवाज आला की मग आमटी चांगली लागत्या म्हणत्या. म्हणजे असते ते तडका बसल्यासारखं होतंय ना ते. हा म ते तसं करते आणि मग काय वरनं कोथिंबीर वगैरे असते तर कोथिंबीर घालत्या त्या शेंगा शिजाय आणि शेंगा त्या आतच शिजाला ते पाणी घालते पहिला ती डाळ वगैरे झाल्यानंतर गरम पाणी घालायचं खरं गार घालायचं नाही गरम पाणी घालायचं. ह म ते शेंगा शिजलेले त्या डाळीमध्ये शिजवते ते शेंगा परत ज्या फोडणी टाकले असते ते उतरते ना अर्क सगळ्या त्या
होय होय होय मी म्हणच्यान तसच करत्या छान लागते गरम मस्त लागत्या हा. मी कसं हे निम्म त्यांना शेंगा काय लगीच शिजत्यात ना त्यामुळं डाळ शिजत असल्यावर लगेच आपण, मग शिजवून तर निम्मी शिजलेली असत्या डाळ तेव्हाच म त्या शेंगा घालायचा हा.
तर जर आपण डायरेक्ट भांड्यात शिजवणार असतो डाळ तर मग चालते नाय तर ते डाळ आणि शेंगा एकदम शिजवायचं म्हणलं तर ते शेंगा अशे अशे एकदम मऊ मऊ
हा नाय होय गिर होत्यात शेंगा हो एकदम गिर होतं शेंग.
त्यामुळे लागत नाहीे .
हम्म ते शेंगा ते सगळं म्हणजे मिक्स होतय ते जरा अ खायलाला पाहिजे ना शेंगा त्या. आणि शेवग्याची शेंगाची आमटी एकदम पौष्टिक असते शेवग्या शेंगा एकदम पौष्टिक असत्या.
होय की तेच आता ह्या सीझनमध्ये पावसाळ्याच्या सीझनमध्ये तर किती महाग होत्यात. उष्णता भेटत्या ना त्यातनं.
वीस रुपयाला एक वीस रुपयाला तीन फक्त शेवगाच्या शेंगा येत्यात. वीस का ती हा वीस रुपयला. आज होत्या बा बाजारात.
हो आणि उन्हाळ्यात दहा ला दोन तीन पेंड्या येत होत्या तीन तीन शेंग्याच्या.
होय मग काय आता लय महाग आहे आता वी
होय हा पण त्या आमच्या पप्पांना घरात भर तुरा आवडते त्यामुळे आम्ही किती पण महाग असले तरी ते एक का होईना पेंडे आणायलाच लाग दोन शेंगा तरी का होईना आणायलाच लाग
होय मी पण आणते मी मला पण आवडत मी
होय आणि अशी जरा पातळच करते आम की असं जास्त घट्ट पण नाही करत म तेे कसं भातात वगैरे घालून असं आणि असं रस्ता कसं पिते ना आपण तसं पण पितात माझ्या अम मम्मी होय मा ज्या मग आवड .
होय हा हा हा. छान होतं आमटी पटकन.
आणि मग माझी काकी काय जरा असं अशीच करत्या फक्त आपण ते लसूण घालते तिथं ती आलं, लसूण आणि खोबरं असते ना ओल ओल्लं खोबरं किंवा वाळलं खोबरं असते ना
हा.
ते ती तिने असं त्याची पेस्ट किंवा असं थोडसा खलबत्यात असं चेज म असं हे करून ते टाकते त्यात ते पण छान लागते
तर ह्याच्यापेक्षा ते आपण ख म्हणजे खोबरं न घालता आता तुझ्या मम्मीची पद्धत आहे आणि तशी
होय होय हे सिमपलच छान लागते.
ह ते खोबरं, आलं नाही टाकते नाही आवडत.
नाही लागत नाही होय ते माझी काकी कर ते तशी पण ते एवढं काय खास वाटत कधी तर म्हणजे आता आम्ही कसं सेपरेट राहिलोय ना ते मम्मीच्या हात खाते खाते सारखं मग कधी तर एखाद दिवस चुकून जर तशी संधी आली का आत्या खायची तर मग ते जरा वेगळं म्हणून ते मग कधी तर चांगलं लागतय नाही तर माझे पप्पा म दंगा करायची खोबरं कशाला घालतत कशाला घालायचं अस त्यात खोबरं घालायचं नाही असत हे गेले
होय मग काय खोबरं नाही घालायचं ते नाही छान वाटत
नाही नाही चांगलं लागत तिथशी कर ते काकी माझी तर ती आठवड्याभराच एकदमच करून ठेवते ती खोबरं आणि आल्लं लसणाची पेस्ट ती एकदम
होय काय.
हम्म त्या पर सगळ्या भाज्यांमध्ये. ते कसं कोकणी पद्धतीची लोकांचं असतय ना. कोकणी लोकांच्या जेवणात तस प्रत्येक ह्यच्यात खोबरं असते ना तसं कसं का माहिती
होय, होय ऐक ना
हम्म हा